हॅलो हा हो आज सकाळी आमच्या इथे एक अपघात झाला.
अरे बापरे
त्याचं कारण होतं का वनवे असून सुद्धा समोरचा व्यक्ती चुकीच्या दिशेने आला
हम्म बरोबर बरोबर
त्याला कदाचित नियम माहिती नसतील मग
नाही नियम माहिती असून पण आजकाल असं झालंय की प्रत्येकाला इतकी घाई असते कारण ऑलरेडी जर तिथे वनवेे दीला आहे तर मग तिथे पण व्यवस्थितच वाहनं चालव कमी जागेत तर जर प्रत्येकालाच इतकी घ असेल तर मग ते
नाही नाही शहरांमध्ये ठीक आहे ग्रामीण भागात जे वाहन चालक असतात ना मग म्हणजे मोटरसायकल चालवणारे असो टो रिक्षावाले असो मालवाहक ट्रॅक्टर यांना खंच काही गावात म्हणजे नियम माहितच नसतात
हम्म हम्म हम्म हम् हम्म
तुम्ही टू व्हीलर चालवता फोर व्हीलर चालवता तुम्हाला म्हणजे कोणकोणते वाहन चालवता य हो
नाही टू व्हीलरच चालवते मी
अच्छा मला टू व्हीलर चालवता येते फोर व्हीलर चालवता येते अगदी म्हणजे मी दोन हजार सात पासून ड्रायविंग करत आहे तर जेव्हा लायसन काढलं होत तर समजा लायसन आधी पहिले लायसन काढायच्या अगोदर आपल्याला फिल्म दाखवायची आता हल्ली काय आहे का तुम्ही एका एजंट डे जात त्याला पैसे देतात आणि तुमच रांग्यामध्ये लागून ते सगळे सिस्टम बंद झाली आता
बरोबर बरोबर
असतात ना ते रोड साईन अजून लोकांना माहिती नाही येत
हो बरेच णोड ठीक खप वातु निच्या ख नाही गेलो तरी पण एक तर महत्त्वाचं आहे की ब हेल्मेट घातलं पाहिजे हे की नाही सगळ्यांना सगळे नियम माहिती असतात तर असं नाही पण एक बेसिक जो आहे की गाडी चालवताना तुम्ही टू व्हीलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट एवढ्या एवढ्या दोन साध्या नियमांचं पण लोक पालन करत नाहीत
नाही सीटबेल्ट जर म्हटलं ना तुम्ही तर मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे बरेचसे लोक म्हणजे ना सीट बेल्ट मागे सीटला लावतात
हो ह
मला नाही आवडत मी आता तर प्रत्येक म्हणजे आता नवीन नॉर्म्स नुसार जे गाड्यांचे जे आहे ना स्टँडर्ड त्याच्यामध्ये सीट बेल्ट जर लावलं नाही तर ते बॅग उघडत नाही
ओ बापरे
कंपल्सन आले आहेत
बरोबर बरोबर
बरोबर पण तुमच्या मते तुम्ही आता बोलला ना कि बा जस हेल्मेट तर लेडीजला सुद्धा काही ते हेल्मेट म्हणजे असं कम्फर्टेबल नाही ना
पण ना घालायची एकदा हेल्मेट सवय केली ना कारण माझं असं झालं होतं सुरुवातीला माझे एवढे कान दुखायचे हेल्मेट नाही पण आता असं झा मला एक हेल्मेट घातलं नाही तर अनकम्फर्टेबल होतं गाडी चालवायला
अच्छा शहरामध्ये सवय आहे ती
हम् त्या दिल्लीकडे तर दिल्लीकडे तर म्हणजे दोघांनाही हेल्मेट घालावं लागतं म्हणजे मागे बसणाऱ्याला पण आणि गाडी चालवणाऱ्याला पण हम्म
दिल्लीचा विषय सांगतो मागच्या म्हणजे आता मी माझे नवोय विद्यालतले मित्र बरेचसे म्हणजे पूर्ण भारतात पसरले हाय. तर मी भारतातल्या मोस्ट ऑफ द शहरांमध्ये मोस्ट ऑफ द स्टेटमध्ये फिरलो. दिल्लीकडे ना विशेषत दिल्लीमध्ये एनसीआर दिल्ली यांच्या दिल्लीमध्ये तर तुम्ही समजा आपलं जे आहे ना संसद भवन त्याला सेक्रेटरियट ते म्हणतात. मेट्रो स्टॉप आहे तो त्या परिसरामध्ये तिथं असे पाच पाच मी म्हणजे ज दहा शंभर शंभर फुटामध्ये पोलीस असतात. तुम्ही कोणाच्या कोणाच्या कचाट्या देतात.
बापरे!
हो.
आणि तिथे तर मला एक गोष्ट खूप आवडते त्यांच्याकडे लेन कटिंग चालतच नाही.
नाही.
एकदम मला ती गोष्ट खूप आवडते कारण ह्या गोष्टीचा अनुभव आहे ना आमी जेव्हा आम्ही कुलू मनाली वर्ण रिटर्न दिल्लीला चाललो होतो तिथून आमची फ्लाईट मुंबईला होती तर बापरे! आम्हाला झाला होत उशीर आणि तो बिचारा गाडीवाला इत प्रयत्न करून आमला पोहोचवण्याच्या नादात लेन कटिंग केली त्यानी
हा.
मग पकडलं त्याला म्हणजे मला त्यावेळेला खूप म्हणजे तेव्हा कळालं की किती स्ट्रिक्ट आहे यांच्याकडे आणि ते फॉलोच झालं पाहिजे ब असं.
आणि दिल्ली एअरपोर्टच्या आजबाजूला जे आहे ना तिथं तर खूप स्ट्रिक्ट असते.
हम्मम हम्म हम्म.
म्हणजे काय का तुमच्यामुळे स्वतः तुमला ते म्हणे गोष्टी आत्मसात झाल्या म्हणजे तुम्हाला हे पाहिजे नाही बाबा असं नाही मोडला पाहिजे.
हम्म आणि त्या गोष्टी आपल्या स्वतः साठी आहेत. तर मग् बरोबर आहे ना.
आता मोठ मोठ्या मोठ्यामोठ्या शहरांमध्ये प्रत्येक मुलं रॅश ड्रायविंग करतात.
हो हो हो
कडे मोटरसायकल देतात कार देतात.
देतात पण मग आता त्यांचा उद्देश वेगळा असतो. तो आणि मुलं वेगळ्या उद्दे म्हणजे पद्धतीने गाड्या वापरतात. असं होतं ना ते?
माझ्या मुलानी मागे म्हणजे माझा मुलगा अजून अठरा अठरा तर पूर्णच नाहीय त्यांनी त्याची चुकी नव्हती समोरच्या व्यक्ती मुलगा समोर आला होता. तर मला सत्तर हजार रुपये भरून द्यावे लागले.
बापरे!
मागच्या वर्षीचा विषय ती म्हणजे माझ्या मुलाची चूक नसताना सुद्धा. का? कारण सीसीटीव् मध्यें रेकॉर्डिंग प्रत्येक ठिकाणी असतात ना तर ती बोली तुम्ही काही नाही माझ माझ्या मोटसायकल चा इन्शुरन्स आहे. माझा डाय्हिंग लायनस आहे पण तुमचा मुलग चालत होतो म्हणे आता तुम्हाला पहिल्यांदा पॉटवरती पंचवीस हजार फोन बसल हे तुम्हाला अटक कराव लागेल कारण समोरच्या मुलाचा पाय मोडला होता.
हो बापरे!
लसंख्याक समुदायाचे लोक तर ते म्हणजे जास्तच अति असतात ते.
त्यांना तर बापरे! खर्चटलं तरी एवढं हम्मम.
ते शंभर दीडशे लोकांचा जमाव आणि त्यांच्यामध्ये मी फक्त एकटा. माझ्या मुलाला मी येऊन नाही दिलं हॉस्पिटलमध्ये आणि तिथं त्यांना त्यांच्या तोंडावर चितती जसं बोलत होते ना त्यांच्या दुप्पट आवाज चढून मी बोललो.
बरोबर बरोबर.
वगैरे आले मी या शिक्षक संघटनेच शिक्षक भारती म्हणून शिक्षक संघटना आहे ना आपल्या कपिल पाटलांची.
हं.
त्याचा जिल्हाध्यक्ष आहे.
ओके ओके.
तर त्याच्यामुळे आमचे मी थोडा ए वेग वेगळ म्हणजे एका राजकीय पक्षासोबत. सुद्धा जुडलेला आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे.
रिकामा ऑडिओ
पण मग पोलीस म्हटले का सर तुम्ही म्हणे आम्ही तुम्हाला जे काय मदत करू पण म्हणे हे.... सी ती व्ही ही फुटेज मध्ये आलेला आहे नियम म्हणजे बघा. वाहतुकीचा नियम काय वाहते मोट व्हेकलचा नियम जर तुम्ही तुमचा मु मायनर आता नवीन नियप्रमाणे तर मुलाच्या वडिलांना अटक केल्या जात.
बरोबर.
त्याचा ज्या गोष्टी करतात त्या. आता हा एक विषय झाला दुसऱ्या नंतर तुम्ही आता ते मागच्या वर्षी पोरशे कार मध्ये एका... त्या अग्रवाल
हम् ह पुण्याला.
ते किती सांगा बरं आता म्हणजे हकनाक बळी गेला तो. त्याला श्रीमंतीचा माज म्हणतात ह ना.
म्हणजे वाहतुकीचे नियमही नियम तर धाब्यावरच गेले. पण त्या चुकीमुळे-... किती जणांचा मृत्यू झाला.?
बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे अशा आता आपण मला तरी असं वाटतं ना की आजकाल म्हणजे संयम असायला पाहिजे तुम् जेव्हा ड्राय विंग करता ना.. मग मोटरसायकल चालवा का फोर व्हीलर चालवा.
पण कधी कधी असंही होतं की.... आपली चुकी नसतेन समोरचं येऊन धडकतो.
हो हो!
म्हणजे सकाळी फिरायला जाताना सुद्धा कितीतरी असे किस्से ऐकलेले आहेत. कि लोक फिरायला सकाळी गेलेले त्यांना. डॅश दिला किंवा उडवून दिलं किंवा काय तर असं नाही का.
मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो म्हणजे आमचा जो ग्रुप आहे ना आमचा नऊ जणांचा ग्रुप आहे. सवरी की हवा तर आम्ही म्हणजे.. े शहरातून आमच्या एक खेडेगावाकडे वाट जाते ना तिथं जात असतो त सकाळी सकाळी त्या भाजी पल्यावल्या त्या येतात ना...
हो बापरेचे आयशरवाले वगैरे आणि टेम्प
त रे एवढ्या स्पीड नसतात ना मग आम्ही काय केल? मध्यंतरी त्या रस्त्यावरती ना आम्ही खिळे टाकले होते मुद्दाम.
हा.
आणि नंतर पोलीस तक्रार केली होती आणि त्या वाहतूक तिथं सकाळी सकाळी आमच्या रेट्या मो तिथं शा सकाळी पोलीस उभे राहायचे.
बरोबर बरोबर.
आम्ही सांगितलं म्हणजे आम्ही तिथ सांितलं की आम् रस्त्यात खेळ टकू आणि खरोखर टाकले आम्ही. ते चुकीचं होत पण मग त्यांना अद्दल घडवण्यासाठी ते आपल...
बरोबर आहे ना कधी कधी असं होतं की सामदाम.. ंड भेद वापरावे लागतात जर गोष्ट... चांगल्या पद्धतीने होत नसेल तर.
हा नाही ते नियम बघा नियम कायदे कानून चांगलीच गोष्ट आहे.
ह पण म्हणजे इथं खूपच रेटून नेलं जातं तिथं काहीतरीच थोडंस ते सीधी उंगली स घी नाही निकलता तो
सरच म्हणजे आजकाल लोकांना ते असं हेच नाही राहिलं बेदरकार पण आला लोकांच्या अंगात काय होईल बघून घेऊ
हम्म त्याला काय होतं तेच तर ना
आणि एक विशिष्ट असा वर्ग एक विचाराचाो भिऊन राहतो
हो जो नियम पाळतो ना त्याच्या जास्त अंग जात पण असंही अनुभवायला मिळत
गोष्टी असतात
बरबर आहे
छोट छोट गोष्टी असतात मला असं वाटतं का आपण म्हणजे कोणत्याही गोष्टीवर स्वतःच आत्मचिंतन करायची गरज आहे
हम्म हम्म हम् कि मी किती करतो हा मी हे केेलं नाही पाहिजे
खरचणजे गरजेचं कारण आता वाहनाची संख्या खूप वाढ
वाढली बरोबर आहे ना
बरोबरी तीन तीन चार चार वाहनं झाली
हम्म
घरात जेवढे मेंबर तेवढेच पहाणे ही झाली
वाहण झालं बरोबर आहे
त पुर
पण बेसिक बेसिक तरीचे की ज आपल्याला काही नुकसानदायक नको व्हायला हे थोडस आपण लक्षात ठेवलं पाहिजे ग अस
काय आता हे मग प्रत्येक संत म्हणजे आता आपण वैचारिक आहोत बाकीच्या लोकांच
हम्म हम्म हम् बरोबर आपल्यापैकी काही अशे असतात क जे नाही फॉलो करत बरोबर आहे की नाही आपण म्हणतो
एक वाक्य आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करताना प्रत्येक वेळी सीट वर बसल्याच्या नंतर तुम्ही किती सज्जन पुरुष अस तुमच्या तोंडाशिवाय येतात
बरोबबर बरेबरे
अब्रहम लिंकच वाक्य आहेे अब्राहम लिंकनचे वाक्य आहे ते
बरर
ह ना तर त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळायलाच पाहिजे असं वाटतं बा मला ह
वेगळा रिएक्ट होतो
हो
पण नाही आप आपल्यासाठी आहे तर आपण ते करायला
हो ठीक आहे
चला आता आपण ठेवून देऊया कारण कॉल कंप्लीट आहे आप
हो हो